हां ताई.
हो येतोय येतोय. बस मस्त. तुम्ही?
हा आम्ही पण मस्तय. झाले जेवण?
नाय अजून, जेवण व्हायचंय आज आज उशीर झाला जरा.
अच्छा, आपण आजचा विषय अ नाही जेवण बाकी माझं पण. माझे अ हे असतात ना मेसचे टिफिन असतात टिफिन झाले माझे. जेवण बाकीय, आता बसलीये दुकानात.
अच्छा अच्छा. म नवीन नवीन फॅशन आवडतात का तुम्हाला?
हा मग आता काय हे ब म्हणजे न आवडत्या फॅशन सुद्धा आता कराव्या लागतात नाही का.
ते आहे, बदलत्या काळानुसार आप
बदलत्या काळानुसार आपल्याला बदलाव लागतं, पण कुठेतरी आपल्याला न शोभणारी फॅश न करण्यापासून
हा नाही, ते तर एकदम चुकीच हाय. उगीच अ सगळेजण करतात म्हणून आपण करायला पाहिजे असं नाही, पण ते आपल्याला सूट पण झालं पाहिजे.
हा नाहीतर मग कसं, आपण फॅशन करतो पण दुसरच आप पल्याकडे बघून व हसतात किंवा आपल्याला आपल्या शरीराला त्रास होतो काही फॅशन्समुळे, आता बघा काई अ महिला पण असतात अं म जे खूप एज असतं ते अ जीन्स व गेरे घालतात, पण त्याच्यामुळे आपल्याला आपल्याच बॉडीला असं ते तान तानल्यासारखं वगैरे वाट त पण आपण ते, हां आणि मेन म्हणजे ते केव हा आपल्याला फॅशन पण आपल्या वयानुसार केली तर आपल्याला ती नक्कीच चांगली वाटते, नाही का?
हम्म. मेन ना ते सूट झाली पाहिजे सगळ्यात महत्वाचं, आता काही असतात ठीके एज पण असेल. हा काहींच वय पण असतं, पण जा अस व्यवस्थित असतील ना, हा मेंटेन असतील ना म ते पण चांगलं दिसतं मग.
आणि नाही तर आपली तब्येत खूपच जास्तय आन आपण ते जीन्स टी शर्ट घालून फिरायला जाणं ते पण योग्य नाय, म्हणजे फॅशन करणं खूप चांगलंय. आत्ताच्या काळात तर खरंच मेन म्हणजे आपल्याकडे काय नॉलेज हाय, त्याच्यापेक्षा डिपेंड्स आप व्हय, आपल्या राहणी मानावरून आपल्याला जज केलं जातं, नाही का? आता समजा कुठे इंटरव्ह्यूज ला जातो आपण आपण इंटरव्ह्यूज ला जर गेलो, आपल्याकडे नॉलेज किती आहे आणि आपल्या नॉलेज चे डॉक्युमेंट कितीए? त्याच्याही पेक्षा आपली इंट्री कशीए? आपला ड्रेस कोड काय काय हाय? ड्रेस कोड कसा आहे ते कोण चेक करतात?
खरंय खरंय.
त्यात आणि आपल्या म्हणजे त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये आपण फक्त वर्कर म्हणून पाहिजे असतं, की आपण समोरच्याला समोरच्यांचे आपल्याकडे पाहिल्या नंतर तो कितपत म्हणजे जर असेल असं डिपार्टमेंट इथे की आपल्या पर्सनॅलिटीवरून समोरचा थोडासा शांत होऊ शकतो. मग त्याठिकाणी त्याठि कानी पर्सनालिटी वाल्यांना त्या ठिकाणी नक्कीच जॉब असता ना, हे सांगते कारण हे माझाच मतच एक वेळ झालेलं आहे मी कान्सि म वर्किंग करायची तिथे मला खूप म्हणजे पेमेंट खूप काही नव्हतं मला मोजकच पेमेंट होत पण अकाऊंट मध्ये तिचं सगळ चांगलं होऊन जातं नॉर्मल राहण वगैरे सगळ का त्यानंतर मला एचडीएफसी बँकेत मे माझी एक्झाम पण झाली होती रिटर्न ऐकसात झाले त्याच्यानंतर तर इंटरव्ह्यूच होता माझा मग ते आता जसं की अकाउंट फील मध्ये कसं रेग्युलर चाललं खूप काही असं फॅन्सी वगैरे नाही पंजाबी ड्रेस आपलं आपलं पंजाबी सूट सलवार आणि अ चप्पल पण म्हणजे अस खूप हिल्स आणि मला कंटिन्यू मी शूजच यूज करते त्याच्यामध्ये तर त्यांनी अ त्यांना तिथं फ्रंट ऑफिसला पाहिजे होतं
हम्म
आणि मॅनेजरच्या केबिनच्या शेजारीच असते फस्ट म्हणजे आपल्याला पूर्ण ते इंट्रोडक्शन वर द्यायचे अस फक्त बँक डिटेल्स वगैरे प किती ते मी पाहिलं त्यांनी डायरेक्टली सांगितलं तुम्हाला जॉब मी आहे आमच्याकडे पण तुम्हाला परत अकाउंटचाच वर्क कराव लागेल पण मग मला एक हाऊस होती नाही का याच्यामध्ये आपण तीन चार वर्ष केलं त्याच्यापेक्षा थोडस पुढे आणि अकाउंट वाल्यांपेक्षा पण तेथटला जे असतात ना त्यांच फक्त त्यांच पेमेंट फक्त त्यांच्या राहणी मानावरून असत बँकेत पण
कोणत्या पुढे असतात ना फ्रंट म्हणजे अगदी एखाद्या कस्टमरने एंट्री केली म्हणजे समोर हेच दिसणारे असतात
आणि मी तु सांगते त्यांच्याकडे अकाउंटच हे असत ना ते अस एकदम थोड डिप्रेशन मध्ये अस नाही का अ आपण असतो आपल्या महि ्रेश असतो पण समो अस खूप दाखवता नाही आपल्याला की उत्सुकता ते एखादी होर पण फ्रीडम्स अटिट्यूड त्या गोष्टी नसतात दाखऊच्या व्यक्तींना तर त्यांनी डायरेक्टली सर मला सांगितलं की तुमची फर्स्टी प्रायोरिटी त तर मॅच नाही होत नाही डायरेक्टली बोलतात ते आपण अस तरी आप चना कस थोडसं बोलायला वगैरे अ डचकून पण जॉबच्या ठिकाणी तस नसतं म एक
हा कारण ते प्रॅक्टिकली त्यांना ते राहावंच लागतं त्यांना तेच पाहिज जे पाहिजे ते हा
जे त आता काघ ना पण इथे जातो अ मोठ्या मोठ्या मॉल्समध्येध्ये एक समज अ सोनारांच्या दुकानांमध्ये कपड्यांच्या दुकानांमध्ये आ सा मोठं मार्केट आहे आणि तिथं फ्रंटला जर बसलेलं असतात तर मगस त्यांची पर्सनल आयडिटीशी असत नाही त्यांना कंपल्सरी लिपस्टिक पावडर वगैरे सुधं
हो बरोबर आहे ना कारण तो
ते पण जे डेक्स्स ला या राह फ्रंट रिश म्हणजे त्यांना सेम राहावं लागत मला म्हणजे माझं एक अ समज होता गहीर समज होता बघ ते अजून प बँके सुद्धा असं चालतं की आपली पर्सन खूप डेव्हलप लागते ते पण. पण ऑफिसला जेव्हा आपल्याला वर्किंग करायचं असेल तर. बॅक ऑफिसला. तिथे फक्त आपले काम आपल्या फाईल्स. वगैरे तेवढं बघितलं जात पण जी पप फ्रंटला असतो ना. ती तर डायरेक्. सगळ्या गोष्टी कसय आपल्या राहणीमानाच्या गोष्टी. ती खूप तिथे विचारत घेतले जातात.
की माणूस कसा आहे की. चांगलं म्हणजे जे वरून चांगलं दिसतय ना ते. अ्रॅक्ट होतो. मग आगदी कोणी असूदेत. म्हणजे आपण पण असू दे. जेव्हा एखद दुकानात आपण जातो ना. ते अट्रॅक्टिव्ह असेल ना कोणी व्यक्ती आपण पटकन तिच्याकडेच जातो.
आता आपल्याकडे पण नाही खूप सुंदर स्त्री. आहे आपले म्हणजे आहे मैत मैत्रिणी. ती नस जरी भाव देत. पण आपण काय करतोय माहिती ये का आपण ती तिच्याकडे खूप प्रत्येक. तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो.
हो मग ते होतच कारण. ते म्हणजे नॅचरली त्या गोष्टी होतात.
आता ते गोष्टी खरंच आहेत. पण मग चांगलंच आहे फॅशन करणं पण खूप म्हणजे. ते पण ज्यालाला जमेल. ज्याला व्यवस्थित म्हणजे ते कर
हा पण एक आहे की. हा जे आपल्याला सूट होईल ते करावं एवढं मा मात्र नक्की.
हा पन मग आत्ताच्या फॅशन खूप वेगळ्या आहे नाही का.
ज्या-ज्या खूप जाड असतात ना लेडीज. त्यांना उलट ते जीन्स घालण्याची खूप जास्त हाऊस असते.
हो.
हम्म. म्हणजे हा पण तेे खरं म्हणजे खरं सांगायचं तितक विचित्र दिसत ना त्यांना ते. उलट त्यांनी ते ड्रेस घालावे त्यात जास्त छान दिसतात ते. म त्यांना नाही बाकीचे घालतात म्हणजे आपण ही घातलं पाहिजे
आपण ही तसं हे केलं पाहिजे.
अरे बापरे! बाकी तुम्हाला हेअरस्टाईल वगैरे ते पण आवडतं सगळं?
हो हेअरस्टाईल आवडते, नवीन नवीन हेअरस्टाईल सांगते काय म्हणजे, लूक आपण कधी करतो असं ल न वैगरे असले का तेव्हा आवडतं बघा. आणि कंटिन्युअसली असं लुक वगैरे करून माझं अ दुकान आहे त्याच्या मला नाही ना हे होतं, वे वेळ राहतो पण मग ते कसं असतं आपली बस आ चार लोकं येणारे
हा
पण टायलिश वगैरे राहनार, पण ते योग्य नस
हम्म हम्म हम्म, बरोबर आपली ती परिस्थिती आपण कुठल्या अ लोक केशनला होत बॅकग्रांउड या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात.
त्याच्यावरून पण आपण आपलं राहणीमान हे कराव लागतं ना आपल्याला.
हम्म.
तुम्हाला काय आवडतं फॅशन्स मध्ये?
मला आयथिंक सगळं आवडतं, म्हणजे सगळ्या टाईपचे ड्रेस घालायला मला खूप आवडतं. म्हणजे मी अगदी मला साडी नेसायला पण आवडते, मला वन पीस घालायला पण आवडतो, आ जीन्स पण घालते सगळं घालते. फक्त हा तेवढं बघते की मला ते सूट होतं की नाही, कारण मी ऍक्चुअली खूप स्लीम आहे. हा म्हणजे उलट लेडीज आ बारीक व्हायचं म्हणून खूप अ प्रयत्न कर आता माझं उलटंय मी जाड होण्यासाठी प्रयत्न करते.
नाही पण ते चांगलं एकदा जर का तब्येत. जास्त झाली ना ती कमी होत नाही.
नॅचरली म्हण मी काही केलं. ना काही खाल्लं. काही करतरी मी काही जाड होत नाही.
पण एक असत बारीक लोकांचं जेवण खूप चांगलं असत.
हा म्हजे
कारण माझं एक तसच आहे मी जेव्हा ब म्हणजे तुम्ही आता बोलताय ना तर माझंही सेम आहे जेवण तर भरपूर करते पण आहे माझे जशी शाळेपसून कॉलेज पासून जॉब पासून आता मुलगी झाली तर जशी तांबेयत तशीच मला सगळे म्हणतात तू काहीतरी ठेवण्यासाठी एखाद मी खूप आबडधोबड पण खाते पण नाहीच होत तब्येतच नाही होत काय
सेम सेम सेम तसच होतं माझं पण एखाद्याला वाटत चांगलं आहे बते पण असं वाटत थोडं पाहिजे तेमलाजून थोडं वजन पाहिजे
हा हा नाही याच्या मानाने असेल तर मग पाहिजेच खरं
बस थोडं
पण मग तुम्हाला सांगू का ज्यांची जास्त तब्येत वगैरे असते ना त्यांना खूप लवकर त्रास होतात
हो ते आहेत तेच
हे आपण बघा असं पटकन कुठेतरी जाऊ शकतो पटक पण इकडून तिकडे पण ह आता खूप अवघड अ इतके ते प्रॉडक्टस तब्यत कमी होण्यासाठी टॅबलेट्स कुठे घेतात कुठेत पावडर्स वगैरे येतात खूप चाल महिलांच खूप आता तर ते काय प्याड का प्याच काहीतरी म्हणून आलेल बस बघितलं का ऑनलाईन मागवायच रात्री पायान लावायच त्या टॉक्सिक बाहेर पडत हे होत ते होत पण काही पाचशे ते सहाशे रुपये वे घालायचे परत जसच्यात तस होऊन जायचं
हम
आणि हे काय नॅचरली जे असतं तेच असत
ते आहेच हम् ठीक आहे चालेल चला
हो हो
बोलून बोलूयात परत